हॅलो.
हा बोला की.
आणि का आणि काय चाललंय..
काय नाही बघा. तेच तुम्हाला जरा माडग्याची रेसिपी.. हम्म जोरात म्हणजे एकदा झाली की लवकर आटत..
अहहह सर्दी लवकर बरी होत बरी पण होत नाही सर्दी.
हम्म ते तीन दिवस म्हणतात खरं नाही ते.
नाही होय प त्रास पण होतल इथ संध्याकाळ.. जरा व्हिक्स टाकून गरम पाण्याची वाप पण घ्यायची नाही व्हिक्स टाकलं तर चालतयर गरम पाण्याची वाप घे जरा. शांत झूप लागते.
होय ना घेतेआता नंतर झोप.
डोक जरा हे होते ना गच्च गच्च झालेला असते जरा हलकं होतय. हम अस खरा जरा संध्याकाळी झोपायच्या वेळेस वाप घ्यायचीन झोपायचं.
होय मग तेच तुम्ही म्हणलं ना ते माडग प्यायचं म्हण म्हटलं जरा रेसिपी विचारूया. कसं करताय काय.
होय आमचं माड ग.
हा
आमची ती हे असते डाळ असते का नाही? माडग्याची डाळ अस त्या बख
त्याला काय नाव नाही काय स्पेसिफिक असं काय?
त्याला डाळ डाळीचं नाव कायये त्या?
कोळीत असं काहीतरी ऐकलेलं, उडदाच करताय.
हा उडदाच आणि दुसरी एक डाळ असत्या अं कसला पावटा असत्योय छोटा छोटा तो पावटा असतोय, त्याची पण त्याचं पण हे करते ते आमच्या इकडं.
हा हा म्हणजे ते मा आमच्या मामी न दिले ना ते वेगळंच.
ते कसलय कसलाय ते?
ते त्याला काहीतरी कोळीथं असं म्हणतात का ते मम्मी आम म्हणलीला हुलगं हुलगं हा तांबड हूलगं काहीतरी म्हण हा हा
हा त्याला तांबड मुलगं म्हणत्यात. ह इकडे पण ते तांबडं हूलगं असते ते कि.
हा तेच म तिकडनचं माझ्या मामी णे दिलय.
हा. ते तांबड्या हूलग्याचं, तांबडं हलगं काय करायचं भाजायचं.
हा.
असं गव्हळ गव्हळं भाजायचं आणि त्याचं पीठ बनवायचं. दळून आणायचं नाहीतर, घरात जात असलं दळून आणते त्यात. आता काही कुठं जाते नाही ते थोडं पहिले
नाही नाही नाही मिक्सर ला पण होत असेल की मग?
हो मिक्सरला भाजल्यावर मिक्सरला पण होतय बारीक
हा.
तर आम्ही काही बिक्सर ला बारीक करत नाही.
म्हणजे थोड्या प्रमाणात असलं तर चालेल.
हा चालतय, जास्त आता आपल्याला डबा भरून पीठ करून ठेवायचं. जर आसल.
हा
आता कसं आपलं आता ह्या दिवसात कसं असतं थोडं थोडं रोज चार दिवसातन पाच दिवसात जरा माडगं पिल्या जरा बर वाटतेय गरम गरम गं.
हा हा.
त्यामुळे कसं करतोय आम्ही एकदमच दळून आणतो डब्यात नाही. किलोभर नाही तर अर्धा किलो, एक किलो तरी आणायचंच.
हा हा.
मग आम्ही दोन आणतोय तसं आणि जसं लागंल तसं थोडं ती माडगं आपण घालतोय का नई शिजायला त्या माडग्यात गुळ घालायचा.
माडगं म्हणजे असं म्हणजे काय नेमकं ते पदार्थ त्याचं नाव माडग हाय का ते मातीच्या भांड्याला मात माडग म्ह
पदार्थाचं नावच माडगं हाय ते.
हा मग ते बनवायचं कशात? आपल्या साध्या स्टीलच्या टोपात? हा हा.
पातेल घ्यायचं, त्यात तेल थोडस टाकायचं. पाणी टाकायचं, पाणी उकळालं की ती माडग्याच पीठ आपण दळून आणलेलं असतं ना डाळीचं? ते घालायचं.
डायरेक्ट त्या पाण्यातच टाकायचं?
हा आणि वय राहायचं.
हा हा
वैरलं की त्यात गुळ घालायचा.
गुळ हा
थोडस तांदूळ घालायचं शिजलेला भात अर्धवट शिजलेला भात असतोय की नाही. ते घालायचं त्याच्यात हा, हा ते पीठ हा पीठ घातल्यानंतर अर्धवट शिजलेला भात घालायचा म्हणजे ती ती पीठ जस शिजल तसं ती त्याच्याबरोबर पूर्ण ती भात पण शिजतोय तो हा ती कसं डाळ असते का नाही त्याची माडग्याची ती तांबड हुलग असत्याती नाही
हा हा
कस तर चवीला अस उराट लागत असते ग ह कडवट असते. त्यामुळे थोडंस गुळ टाकायचं त्याच्यामध्ये
हा हा
गुळ टाकला की मग ति तर चांगल लागते.
म्हणजे गोडच बनवायचं तिखट वगैरे बनवू शकत.
नाही तिखट नाही. ते ती गोडच लागते तेला छान लागते तसं करून बघ एकदा.
बघत का म्हणजे आहे ते आमच्यात पीठ पण बनवले त्याच पण ते करायलाच वेळ भेटत नाही आणि ते म्हणजे तुमच्या तिकडची पद्धत
हा आमची ती तुला सांगितली की आता तशीच पद्धत आहे आमच्याकडे सगळी तसच कर त्यात आगं
हा माझी आजी पण म्हणत होती. ते उडदाचं पण काहीतरी करतात ना ते उडदाच्या डाळीचं.
हा उडदाचा डाळीस पण करते उडदाच्या डाळीस पण माडग करते तिथ ते आता तुला सांगितलं की नाही.
हा.
तसंच करते ते ते तर लई छान लागते म्हणजे खाताना कस गरम गरमला असलं तरच ते चांगलं लागतय.
होय गरम गरमच खाल्लेलं बर ना घसा जरा. हा हा.
ते अस असं थंड झाल्यावर चांगलं लागतच नाही कारण आधीच तेच कसं उगराट लागत असते त्याचं सगळं पाणी कडवट कड लागत असतय.
होय.
त्यामुळे तेज कस. गरम गरम खाल्ले आणि ते गोळ घाातलेला असतोय खात्याना म चांग लागतय ते.
हा जरा बघतेच थांबा ट्राय. करून कारण ते ल ऐकले माझ्या आजी पण तिकडचीच आहे ना तासगावची.
केलं असेल की आजीने तास गावकीच्या.
आजी माझी म्हणजे ती ती ज्याळी सून होती आत्ता ती सासू झाल्या ना. बस ती ज्या वेळी सून होती. ते त्यावेळी असं पारंपरिक रेसिपी सगळ्या खूप पहिल्यांदा पहिला पहिला खूप करायची. ते चुलीवरच जेवण वगैरे मग आता काय सगळं गॅस चालले आहेत सगळ मॉडर्न त्या नाही.
ते असल ते माडक माडक वगैरे आहे की नाही.
हम्म हम्म.
चुलीव केलेलं छान लागते असं का चुलीव करायचं चुलीवच ठेवायचं विस्तव असतोय नाही तो. लाकडाचा विस्तो असतो तो का विजत नाही.
होय विजेत नाही आम्ही पाणी वग वगैरे आमच्या चुलीवरच असते थोडा पाणी वगैरे चुलीवर तापवते त्यावरच करायच.
हय उडदाच पापड चुली वरभाजायच बघ छान लागतय.
करायची नाही पहिला पहिला सगळं करत होते पण आता वय झालं आणि स्वयंपाकात ना हात. निघाल्यामुळे एवढं तिचं काय नाही पण आठवण काढते कधी कधी उडत ते माडगं.
माडग होय माडग्याची आठवण अगं ह्या दिवसात माडग्याच्या आठवण सगळ्या. सुत्या.
हा.
आता परवा मी पण काढली आमची पण सासूले छान मडगं करते अगं. होय मी परवा आठवून काढलेला म्हणलं आमच्या आतया पण माडग. छान करते त्या माडगं तुला सांगते आंबिल.
होय होय ती आमच्या आजीला पण म्हणजे. कसं आहे तिच माहितीय म्हणजे ती अगोदर पासून जे फॉलो करत आले ते आता पण कर. ते पावसाच काहीतरी. ते मृग नक्षत्र चालू झाल्यानंतर पण ते शेवग्याच्या पानांची भाजी. ख्यायच असत ना ते.
तुम्ही अजून.
अजून ह्या वर्ष. तर काय नाही म्हणजे आजी करते आता जरा वेगळं राहिल्यामुळे ते काय माहिती आजी न. करून खाल्ली असेल काठी वगैरे. सोबत ती बरोबर लक्षात ठेऊून आणते ती पाणं वगैरे झाडांची तोडून. न हुडकून ते सगळं तयारी करून देत ते फक्त. तर फोडणी टाक म्हणते काला.
अगं आम इकडं आमच्या जरा जवळ असत ज दिला असते आमच्या इकडे ललय शेवग्याच्या पान हाय ते.
आहे सोडा इथं पण खरं ते लक्षात येत. नाही ना एकदम आत्ता करायलाच आणि ह्यावेळी कुठे मृग नक्षेत्रात पाऊस पडला नाहीच की आत्ताच पडलाय तरी पण एक दिवशी आणली होती तिन पानं केली वाटतते पण आमच्याात त मी ना काय नाही केली
त शेवग्याची शेवंग्याची शेवग्याची भाजी आहे का नाही
हा
ती पण शरीराला चांगली असते हो
होय हो शेवग्याच सगळंच भाजी
भाजी हो ते छान असते तेी आणि म्हणज आता खायला लागल पण लई छान लागते भाजी त्यात जरा हरभऱ्याची डाळ घालायचे
होय होय घालते की तसच करते सेम
तुरीची घालतत बायका कोण कोण
हा बहुतेक माझी आजी
हा तुरीची पण घालत खरं हरभऱ्याची पण घालायची छान लागते अगं
होय ना
होय आम्ही हरभऱ्याचीच घालून करतोय ती हरभऱ्याची पाला काढ आपण पाला काढतोयी नाही हरभऱ्याची भाजी समजा हरभऱ्या स शेवची जर ती ह आणली पानं पानं आणलीर आपण त क दहा फांद्या असते त्या
होय
मग त्या फांद्याच कसं एक एक एक एक काढत कसं बसायचं
ते बांधून
हा बांधून ठेवायचं बांधून ठेवायचं आणि सकाळी बघायचं तर सगळं पारला असा झडलेला असतोय
सुटलेला असे
सगळा पाळा सुटलेला असतो आणि फांद्या बाजूला राहिल्या असतात मग ती करायची त्यात जरा ही घालाय कांदा पण घालायचा जरा जास्त
होय होय कांदा घालतात त्या भाजीला ह
डाळ घालायची हर बऱ्याचची डाळ आदल्या दिवशीच भिजत घालायची आणि मग दुसऱ्या दिवशी करायचं म्हणजे
हा हा हा करताात थोडा म्हणजे जरा कामीी सगळ्या रेसिपी सेम
पण कर अस ह दिवसातले काय काय आजारी पडल नाही सर्दी खोकला की मागं खा वाटतय परत आंबिल पि वाटत्या गरम गरम लसूण घालून लसूण घालायच्या आंबिलमध्ये जास्त होय खरं आता देवाच कार्य कार्यक्रम असत का नाही आमच्या इकडे सहवासनेही असते त्या ग आता
हा हा हा
आता ह्या महिन्यात कस आहे पोट पौर्णिमेचा दिवस झाला किकड सवासण्या वगैरे जास्त घालते
हा मग तेच आमच्याथ उन्हाळ्यात करतात ना आंबि फक्त म्हणून म्हे
आता देवाकडे देवाला ढोलबिल वाजवत घेऊन जाते ती इकडं माकूबाईच असते ग मा चिचणीच
हा हा बरोबर
मग तिथं कसं तिथं गेलं म्हंटलं कि आंब शिवाय दुसरं काय नसतय कळशी पूर्ण आमबिलेस करते ते
हा ते देवाला तोच मान असतो आमदिरीचा
त्यामुं आम्ही मी परवा गेलती बघ तिथं आंबिल गेलती ती धनगराच्या बहिणी एका
चाले हा चालेल ठेवू का मी
ठेव